हा
हॅलो
हा बोलला
अह मी म्ह कॅब घेऊ तीनार झाले त्याच्यावर ऍप तुम्हाला टाक ना मग पाच कॉल करा. त्याचे एका कॉल शंभर रुपये होत्यात मग तुम्हाला आलं का टास्क अजून. मला दोन, तीन दिन
माहिती नाही. बा आम्ही काही चेक नसतो. करत ते
ॲप म्हणून चेक करत. प्रोफाईल पूर्ण झाली. ना तुमची नंतर खालीच येथे वर टास्क येतेे. लगेच तेथे फोनअ फ्रेंड देते. लिहून फोन अ फ्रेंड रिफ्रेश करत रहात.
काय माहित.
अगं! हॅलो.
बर जावूदे. तू बोल तू घ्यायचे ना विचार मं.
जेवण झालं का म्हंटलं.
नाही नाही बोल
नाही जा का नाही. कती बी खिचडी ते आपल्या घरी बाबू चं जेवण करून. सट आंबे तर
अं मै पतल्या दोन पोड्या त्यानं मच्छीकरी भात
पावसात आंब्याचा रस गोड लागतो.
खरा आईनं त्यांना सासूसाठी पाहिजेत. तब्येत अजूनही खराब आहे. मी तर काहीच खात पीत आंबा दिला.
तुला काय म्हणून राहिले मी तू भले अं पण माहिती आहे का? तब्येत खराब आहे ना तुझी.
हां. मीनं नाही खाल्लं. ते नं खाल्लं. मीनं खिचडी केलती. आपल्या घरी केलं नव्हती. डाल ता दिवशी. तेच त्या दिवशी खिचडी तशीच खिचडी केली सेम मी. पण या वेळेस पालक टाकलेला.
पालक जाते.
बा बोलत असेल ना ते बोल.
अणं तिन्ही, चारी डाळी टाकल्या. डाळी मं फरकी मगं तोंड काय? करून राहिले. ओ
मोबाईलची वाट पाहुन राहिले.
मॅमना थांब म्हणा. फोनचं दोन रूपये पहिले. की तुमच्या अकाउंट टाकायच्यात फोनमध्ये आले का. अकाउंटला हे दोन रूपये तुम्हाला पाठवतो. ते तुम्हाला आले की ओके करायचं. माझे पैसे
हां
ज्या अकाउंटमध्ये जास्त चालत नाही. नाहीेत. तसचं सिक्युर आहे. म्हणं हे ॲप कारण अणं त्या ताईच्या अकाउंट मध्ये माहीत आहे का. तीन, तीन, चार, चार लागायचे. ती नाही स्वपनालीला.
हमां.....
होय आता करू तिच्या भाचीनं मेसेज बी टाकलेला. ग्रुप वर
मला तेलाचे पदार्थ काल आज पुन्हा हजार रुपये आले मी म्हणजे तेीवीसशे पंच्याहत्तर आहे आत्तावर बोलली त फक्त हातावर मला मंगळवार पण आम्ही नंतर जॉईन केलो ना आम्ही ते आधी आहे ना आले त्याच्या आधी करत आता मला पैसे त्याच्यानंतर तुम्हाला येतील मग
हो का
आता पप्पा तबईल ज्या याले कनेक्ट आहे खात्याले ते देऊन त तो फक्त
हम् पप्पाचा मोबाईल म्हणजे पप्पाच्यात पैसे येतात ना बरोबर आहे
पपाच्या दिना पपाच्या बँक असतना एखा खात खोपच पैसे नाही जास्त
हा
ये देवून थॅंक्यू! म्हंटलं.
हमं येले.
बुद्रुक पाठवतो मणं तुम्हाले हो.
नं मर नन गेत
युपी बी घेतात यूपीआय नाही घेत युपीआय बी आहे नको पण आहे पण तुम्ही जे तुम्ही तर तुम्हाला जे वाटल ते योग घ्य यु पीआय टाकून देु आ उ त डेलीऐंे रुपये शंभरट आता टास्क पूर्ण करण्यासाठी फादा आहेि आपले टास्क आपल्या प पुराव लागते आता माहिती झाले माहिती भविष्य या हॅलो बावीस वा फोन आहे म्हटला अजून म्हजे आठ आले बा हॅलो हॅलो